हा येतय हा नाही केल्या अजून
ह, ह, ह काय केलंय आज जेवायला?
जेवायला काय? भाजी चपाती
हम्म, हम्म
ठे वरून भात काही नाश्ता केलेला असतो जेवायचा आता सावकाश
हो आज काय बनवला नाष्ट्याला
हम्म
पोहे
होय
हम्म छान, छान, छान बर, बर, बर आणि आई शेंगदाने चटणी कशी
शिंगदाण्या चटणी वय शेंगदाणी चांगली घ्यायचे निवडून म खमंग भाजवाय भाजायचेत
हम्म
ते थंड होऊ द्यायचे, आणि नंतर मग त्याची वरच काढायचं, स्वच्छ करायची ते
ह, हा
हं, आणि मग त्यात थोडेसे जिरे घालायचे लाल तिखट घालायचं, मीठ घालायचं, थोडीशी चवीला साखर घालायची
काय मिक्सरला लावायचं का कुट करायचं
नाही अ खलबत्यानं कुठायचं
ह, ह
हम्म आणि मग मग जाडसर छान झाली की मग छान लागते खायला
मग काय काय घालायच त्याच्यामध्ये जीरे
थोडीशी जीरे घालायचे
हम
लहान चमचाबर
बरं, आणि
हम्म आणि शेंगदाणी
बरं
हम्म ते हा जाडसर कुटायचे अे मिक्सरला ते मोकळे होतात असं तेल सुटत नाही त्याला
बर
हम् असं कुठलं की मग तेल सुटतय
ह, ह
हं
काय घालायच जीरे
जिरे घालायचे लाल तिखट, मीठ थोडी चवीला साखर
बर, बर, बर, किती दिवस राहते मग चटणी केल्यावर
कित्यी दिवसही राहती
हम्म ताजी ताजी चांगली लागते का? अन लसूण घालायची का त्याच्यामध्ये.
आपल्याला घालाव वाटलं त घालायचं आपण. नाही घातल तरी चालतं घालायच. आवडीने घालायचा.
नाही तळून घालायचं का कच्चा घालायचा मग.
असं सुलून घालायचा थोडसा.
हम्म म्हणजे कच्चा. हम्म बरं आई तुला सांज्या येतो का कराला सांज्या.
काय?
सांजा कसा करते तेे.
सांजा.
ह.
सांज्याला ते राळेचं पीठ लागते. राळे असतात राळे.
अगं सजूर नाही म्हणलं मी आपल्या रव्याच सांज्या कसं करते ते.
रव्याचा सांजा काय?
पशी, लापशी, लापशी विचारालो.
हम्म. ते काय थोडस तूप घालून बाजून घ्यायचं. खिरीसारखं शिज व्हायचं. हम्म रव्याचे होतंय नाहीतर मग अ थोडी बारीक कणी असली तर कणी कणी पण चलते.
गहू कुटून घेतली बारीक त. हम्म. हम्म कणी कणी पाहिजे.
कशाची कणी तांदळा ची का? हम्म हम्म हम्म आणि म कुकरला शिजून घ्यायचं का?
ह नाहीत भांड्यातही शिजवलं चालतय कुकरला ही चालतय.
हम्म त्यात काय काय घालायचं म्हणजे भाजून घ्याय लागते का आधी.
हम्म. थोडस भाजून घ्यायचं तुप घालून. हम्म नाही तसं मग पाणी घालून कुकरला लावाय शिजवायच.
गरम -गरमच गचका होईल की मग.
हम्म. म आपल्याला गुळ घालून मग शिजवायच थोडस.
हम्म आणि वाईट झालंयवर ग चवीला.
घालायचा कि चवीला.
बर आई गं मला ताक, लोण्याचं प्रोसिजर सांग लोणी कसं बनवायचं.
लोणी कस बनवायचं दही लावायचं.
नाही नाही पहिलं दुध आन्यापासून सांग.
हम्म दुध आणायचं दुध तापवायचं.
ह.
थोडस एकदम ग गरम ठेवायचं नाही. थोडसं कोमट झालं की मग दह दही लावायच त्याच्यात विरजण घालायच.
हम्म हम्म.
काय छान लागतय.
रात्री लावायचं का?
हम्म. असं काही छान नाई लागलेल आसतय.
हा आणि मग? लोणी कसं बनत? य लोणी कसं बनतय सांग?
हो लोणी म्हाहीत्यय दही मग अ हेला लावायचं थोडस पाणी घालायचं नं लावायचं रवीन ढवळायचं नाहीतर कशानं?
हां ताक बनवून घ्यायचं त्याचं.
मग ते हालवलं की वर अ वर लोणी येतय. खाली ताक ऱ्हातंय हम्.
लोण्याचा गोळा बनतोय
बनवायचा ना वर येतय लोणी.
ब कृष्णाला आवडायचा होय ने लोणी.
हम्म.
कृष्णाची गोष्ट एखादी आठवते का गं आई तूला?
हम् हम् हम् हम् कृष्णाची गोष्ट आता-
कृष्ण काय करायचा लहानपणी लोणी. गोपिकांच सगळ्या लोणी चोरायचा ना?
होय.
आणि ते गाणं पण हाय न गं आई. बाळ मुकुंद खातो लोणी.
बाळ मुकुंद खातो लोणी.
हा.
सांगतो. नाई ग मला येईना ग आता बाळ मुकुंद खातो लोणी. आपण ते अं अ करम असताना जायचं का नाई ग राधा मावशी बरोबर.
हां हां हां.
त्या ह्यच्यात कार्तिक महिन्यात पण महिनाभर सकाळ पाठे असतय.
आता कधी ग हाय कार्तीक महिना?
आर्ती.
नोव्हेंबरच्या दरम्यानं आसतय काय दिवाळीच्या नंतर. दिवाळी झाल्यावर असतय काय?
हम्म. कार्तिक महिना.
थंडी असत्या बघ त्या महिन्यात.
कृष्णाचं कोणतं गाणं येतं का तुला?
कुंद खातोय लोणी. दही दुधाचा आता रबडा. काय ग बाई दह्यात. दुधाचा रबडा. कृष्णा ग गोकुळतं. गोकुळात न जातो मधुरेला. मधुरेला गेला कि. इथं खातो कृष कृष्णला आडवतो. दही, दूध, लोणी खातो.
आणि कोणतं गाण आठवतं का कृष्णावरचं?
रामा वरचं आठवत का एखादं गाण रामाची गोष्ट आठवती का एखादी?
रामाची गोष्टं.
सांग की राम कोण होते? कोणाचा मुलगा होता?
दशरथ राजा होता.
हो दसरथ राह त्याची.
हम्म.
कन्या.
हो दशरथ राजा होता, मग त्याला त्या दशरथ राजाला मुलं नव्हती. म्हणून तो गेला होता शिकारीला. मगं. श्रावण बाळं असतो तिची बहीण असती ना ते श्रावण बाळं. ह्याला घेऊन चाललेला असतो. काशीला घेऊन चालले आंध आंधळे श्रावण बाळाचे आईवडील आंधळे असतात. तर मग त्यांना. कावडीत घालून, म्हणजे कावड कशी करायची? आता तराजू असतो की नाही. हम्म एका तराजूत वडील आणि एका तराजूत आई. हा मगं. ते कावड, कावड घेऊनं अ तराजू कशी असतात ते का हा का कावड घेऊन चाललेला असतो काशीला. काशीला घेऊन चाललेला असतो. मग असंच एक आरण्य येतं. आणि त्या आरण्यातं. आईवडीलाला तहान लागलेली असती. मग ती कावड तिथं ठेवतो. तो मगं तळ्याच्या काठी जातो. तळ्याच्या काठी गेल्यावर मगं ते पाणी भरून घेतो. कळशीतून आणि बुडबुडबुडबुड घागर असा आवाज येतो. मगं दशरथ राजाला मूल नसतात तो शिकारीला गेलेला असतो.
हम.
मगं शिकारीला गेलेला असताना मग हा त्याला वाटलं. हरीण वगैरे तळ्याच्या काटाला आलेला अस- पाणी प्यायला म्हणून तो बाण मारतो दशरथ. राजा दशरथ राजा बाण मारल्यावर मुलं बाळ नसल्यामुळं तो. असं वनात नाही हिंडत असतो मगं वड्याच्या काटाला हो. हरीन वगैरे आली असेल म्हणून तो कायं करतो बाण मारतो. तू तरं सावण बाळालां लागतो.
हम्म.
ते दशरथ राजाला मूलबाळ नसल्यामुळं. अ असं रानातून भटकत असत मग तो. तळ्याच्या काटाला श्रावण बाळ बी घेऊ घेऊन चाललेला असतो काशीला. आई वडलांना कवटीत घालून-
हम्म मग ते बाण लागल्यावर श्रावण बाळ ओरड-
हा मग श्रावण बाळाला त्याला वाटलं आता- हा त्याला मूल बाळ नसल्यामुळे मग त्याला वाटतं एखादा हरीन आलं असेल- पाणी प्यायला म्हणून बाण मारतो तर मग बाण मार- ल्यावर मग तो व्हिवळतो आणि तिथंच पडतो. मग हा जवळ जातो मग जवळ गेल्यावर म्हणतो मला बाण मारला अस- मी माझ्या आई वडलाला कशाला घेऊन चाललो होतो मी तुझ, काय केलं होत म्हणे? हं, म्हणजे तुझं काय क- तुझं माझं काय वैर होतं? तू मला बाण मारलास-
चालतय चालतय आई ठीक आहे मग,
हम्म, बस,